हॅलो हा काय कराल्यास?
काय नाही बघा बसलोय तुम्ही?
हम्म बसलोय आता काय करायचं घरातल आवरलं आणि
आवरलं
होय आवरूनच बघ घरातलं कामावर जायचं म्हणून जरा आवरलो ग लवकर
हा हा जाया नाहीसा मग?
जाणार हाय जरा दुसरीकडे काम आहे दोन तासाचं ते पूर्ण करून येतो म्हणलंत मग जाऊया म्हणल्यात म्हणून आवरून बस तुझ आवर
हा आवरूनच बसलोय बघा. जेवलासा काय? बारकं वाळू वढाय गेलय नाही आजुन हम्म ताट धुवून नेल्यात दोघांसनी
हा हा बारकीे आमची पण गेलीया काय?
होय होय लागलेली खेळायला हा हारखून आई सांगून गेल्यात हा चाट्ट दिशेन मागे यायचं. ती पळाली तिच्या मागन हा हा पण
करू लाग काहीतरी जाया पाहिजे तर काय बसून काय करत्यात?
हम्म करू कुठली लागत्यात तिथ आता खेळत बसतील.
त्या वाळूत आता खेळणार दुसरं दुसरं काय करणार हाईत ती दोघं
होय आता यासनी काय उचलायचं हाय रिकामा टप! येईन आहे हेस घे
तेच की नाही आमची जरा काहीतरी उत चल त्या सो, खर जरा-जरा पाहिजे, नाही तर केसातनं सगळ्या वाळू घालून घेईल.
हम्म सकाळी धुतल्यात केस काल गेलती ती शेताला.
हाआ
तेन काय केलत कोणास ठाव. आंघोळ कराय नवती तिनं डोक्यावरनं? कांदे घालूनच केल हुतें अम च्या चाय च्या चाय त्या म्हटल्या डोसक्यावरन आंघोळकर, माती पडल्या डोसक्यात.
हा काल तीनं डोसक्याव घेतली असल. अगं बाई! बाई! बाई! काय नव्ह पोरगी लक्षच देत नाही की ग आता उद्यापासनं जरासं तिज रुटिंग लागल उद्या नाही परवाशीपासन म्हणजे तिथं कुठं जाणार तिथं
आता तेच म्हणालताव आता मम्मीनं बघितलं तर काढून घेतलंच तर बरं, नाही तर आता हु
नाही मी आत त झाले की आणि दहा बारा दिवस घरातच असत्या नइ. म त्यामुळे सगळ्यात आता बघायच जरा तिजा साबण पण संपलाय. त्यो साबण पण आणाय पाहिजे. इथं साबण ही इथं चार जागी घरात नी प्रत्येक घरात हाईच ही. पाहुण्यांच्यात गात्या मं ते अ सावन कुठं कुठं हिजा फिरवाय
एका साबणाच कणी चार भाग करायच जाईल तिकड संग लावून द्यायच. नाहींतर साबणाचा की नाही बारक्या बारक्या गोळ्या तयार करा
व्हय आता तेच कराय पाहिजे.
तेज तीज्या
म कुठं जातील? तिकडं घेऊन जा म्हणून ते अर्थवच कस त्याच साबण हाय त्याने वापरला महिनाभर तो हित हाय तो पर्यंत हि आत्तीच्यात त्या आत्तीच्यात ह्या आत्तीच्यत, आईच्यत, मामांच्या तिकडे गेली त्यामुळ हिला कस झालंय वर्ष झालय जा लोड झालेला अभ्यास. म्हणून मी सुद्धा काय बोललो नाही य म्हणलं काय खेळ फिर.... द्या की फिरू द्या आणि पंधरा दिवस
आता गेलीत की एकदा काय लवकर येत नाहीत
म नाही, दिवाळीशिवाय नाहीच कीन सुट्टी, गणपतीत पडल पण आप सर्वच तास चालू त्यात कां काय की, मग ममी चे त्येला ठेवून हिला घेऊन याया पाहिजे, गेल्या वर्षी ह्याला घेऊन आलो. तिला ठेवली नाही मम्मीच्यात
हा
मग काय करणार आता ह्या वर्षी बघायचं काय काय होते मंग ह्यो असला की म अडचण पडती त्या ग
हा मग ते पाचवीला, आता स्कॉलरशिप ते नसतय
झाली की तिजी पाचवीलाच होती पण ह्या वर्षी काय केल्या आ अ पाचवी वाल्यांना पण ठेवलेलं आणि सहा चौथी वाल्यांना पण ठेवली म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी आता पाचवीची बंद झाली पाचवीची आणि आठवीची पहिली दिवशी चौथी ची सात तसच परत ठिवली हम्म म ह्यो बसा नाही आमचा नाही गेल्या वर्षी
हा
सातवीत, मं आता आठवी, देनी मी म्हसला तरी बसवतो.
तेच म आता त्याला स्कॉलरशिप नसणार
स्कॉलरशिपच नाही झालं तेची स्कॉलरशिपच त्याला, चौथीला पण बसाय नव्हता सात आठवीला पण बसाय नाही, काय नाही त्याने दोन्ही पण पाचवीला ग पाचवीला बसायला घेऊ नवीन आलता. तिथ शाळेत म्हणजे नवीनच घालवलेलो न तिथ मग ह्याच अजून काय माहिती नव्हतं शिक्षकांना म्हणजे हो म्हणजे मग बसवाय नव्हती कारण चौथीच तास स्कॉलरशिपच तास कस मे महिन्यापासूनच चालू होतात नाही.... मंग ह्यो मधीच गेला जुन जुलैच मध्ये गेलेला दुसऱ्या शाळेत घातलेलो तिकड ना आणलेला त्याला नाही परत तिथं गमना म्हणून म्हणताना मग त्याला बसवायलाच आणि आता आठवीला हे ना सांगाय नाही आम्हाला सातवीला म्हणजे म्हणजे आ आटवीला, हाय माहिती होत पुढच्या वर्षी असं धरलो आम्ही म सातवीला माहिति नव्हतं आम्हाला स्कॉलरशिप, त्यामुळे ति ते बसायला नाही ते तो तेचा मित्र त्यांचा ग्रुप होता कोणच बसल नाही, पुढच्या वर्षानी एन एम एम एस आय म्हनलं दोन वर्ष. कोण तासाला बसणार असली
होय आई बाबाला पैसे चुकून मिळाले तर जादाच
दोनीच्या दोनी नाही म्हणलेत माय मैत्रिणीचं पण पोरगं होत ना हे दोघ दोघ च ते दोघ नाही म्हटले आम्हाला सांगायलाच की नाही ज्यावेळी आम्ही पालक मिटिंगला गेलो संपायच्या वेळेला शाळा त्या वेळेला आम्हाला ह्यांनी आम्हाला शाळेत सांगितलं की स्कॉलरशिपला ही बसलेली नाहीत म्हणून म्हणजे असं म्हणजे डोके आमच्या पण लक्षात आलं नाही सोड खर.. की ह्या वर्षीच
खरच सांगितलं म आधी तरी सांगायच त्यांनी आ ती मिटिंग घ्याय त्यान सांगायच ही पोरं बसणार नाही म्हणत्यात म्हणून
करत्यात मे महिन्यात घेत्यात म त्यावेळी यांची मि मिटिंग व्हती ती आम्हाला ह्यांनी सांगाय नव्हती म आ नंतर न ग्रुप कॉलरशीपच वेगळं झालत की त्यावरल काय मेसेज